हो. हा बोलते.
हा बोला की म आणि काय
का नाही, बेनवा
अ आमच्या इथन दसऱ्याला कवटेकनमध्ये असं त्या देवाच्या पहिल्यापासूनच प्रसिद्धी आहे असं जे अंगल होता आधी आणि जंगलातून अ त्यांची बहीण असं खालच्या साईडला आहे, म्हणजे नागाव असं गाव आहे तिथं आहे त्यांची बहीण, म्हणजे त्या बहिणीच हा देवा च वन आणि मग त्यावेळी कसं जंगलातून जायला हे नव्हतं म्हण तेनी ते हे असते ना मशाल पेटवून ते मशाल ोन अस घेऊन जात होते. अ रथ त्यां सरत जात होता. घोडे्या रथ असं काहीतरी जात होत. आणि त्यावेळी ते दिसत ना त म मशाल पेटवून असं त्यांनी जात होते त्या त्या दिवशी तिकडं मग ते आमच्या इथ काय पद्धत पडली ज्या दिवशी दसरा असतोय. त्याच्या एक बरोबर महिनात आमच्या इथं ते फटाके ते बनवतात ना दारू ते माहि दारू उडत ते एक बरोबर एक महिना बनवायला लू करत हा आणि बरोबर दसऱ्या दिवशी असं लाकडी शेंगाट असतय ना मोठमोठ झाडच बुंद ते कापून त्याला मदन अस होल पाडत्यात. ते होलपाडून जव एक वर्ष ते पाण्यात मुरायला ठेवलेलं असतय कारण की ते फुटू नये म्हणून. आणि बरोबर दुसरा दसरा दसरा यायच्या एक महिना आधी पाण्यातून काढून त्याला खाली अस लाल माती आणून लाल मातीन अस चेचत्यात नंतर त्यावरती दारू फटाक्यातली दारू असते ना. ते आमच्या आमच्या गावाचीच पद्धत आहे. ते घरीच बनवतात सगळेजण. असं प्रत्येक गल्ली गलीतन होय सगळेजण. म्हणजे. प्रत्येकाच ग्रुप आहेत गल्ले. प्रत्येक गलीच एक शेंगाट अस असत. आणि छोटी छोटी ते आणि वेगळीच असत्यात. आणि तस बनवत्यात अ जवळजवळ भरपूर किती म्हणजे आज रात्री बरोबर दसऱ्या दिवशी अ नऊ ला ती पालखी बाहेर पडतीया आणि बरोबर तिच्या्या बहिणीपर्यंत जायला अ तिची बहीण म्हणजे आमच्या तिथून अजून लांब आहे नागाव तेन आगावते खरं तिथ आमच्या चावडीपर्यंत येत्यात सकाळी तिला चावडी पर्यंत यायला आठ वाजत्यात तोपर्यंत एक एक हि असं म्हणजे एक मिनिट ही असं नसतय की ढगात असे उडणार बंद असते एकसारखाच चालू असते उडायचं फटाके. एकसारख अस एवढे प्रत्येक गल्लीचे लय लय बनवत्यात. तुम्हाला नंतर एखादा व्हिडिओ तेन पाठवतो मी वाटल्यास तर
हा हा हा.
हा आणि पुण्या मुंबईचे असं लांब-लांबचेे येतात बघायला. ते आमच्या देवाला पण असं हा शिवा-शिवतेन काही चालत नाही. कडक अस ते बाहेरच्या आलेली चालत नाहीत कोण म्हणजे शिवाशिव एसटी
हा हा हा हा ह.
बरोबर काय तर होतय त्यावेळी.
हा हा. बरोबर हाय की बरोबर.
त्या देवाच भरपूर हे आहे असे एकसारखे आणि आमच्या गावातून दिवाळीला असं घरी घरी फटाके बनवून अस विकायला स्टॉल लावत्यात.
दिवाळीत पण तुमी तिकडचे सगळेच लोक बनवतात होय?
आमच्या गावाला असत ते वारसा मिळालाय.
फटाके बनवायचा म्हणजे तिकडच ब-बनवून सगळीकडे सपलाय होतात काय?
नाही दुसरीकड पण, दुसरीकड पण होत असतील की ते कारखाना तेन असतील त्याजे पण आमच्या इथं हातावर करत्यात सगळं. सगळंच हातावर बनवत्यात. मग ते दारू बनवायसाठी टाकतो की दारू बनवायसाठी आहे ना? अ अ आपलं ते कोळसा हा गंधक, मीठ
बर
आणि ते काय, काय, काय, काय म्हणजे ते मिक्स करून त्याच ते आपले फटाक्याचे आत दारू असते ना ती माहितीये ना? हा काळपट, काळपट तीच दारू ती हातात घरी बनवत्यात. गल्ली-गल्लीतन हा जवळ-जवळ एक महिना भर ह एक महिना भर आमच्या म्हणजे त्यावेळी पण आता बेंद्राला नव्याच्या पौर्णमेला कसं आपण घर झाडतोयना तस आम्हाला दसऱ्याला सगळं स्वच्छ स्वछ करायला लागतय.
होय, आम्ही पण करतोय कि
शिवा शिवतेन झाली. तरी तिला गावालाच पाठवतोय ठेवून घेतच नाहीत कोण. कारण, प्रत्येक गल्लीतन हे असते ना ते फट टग्यांच, धोका असतोय. तो मग एका आमच्या तिथं गावात कस काय झालत, त्याच्यात काय झाल काय माहीत नाही. आणि दुसरीकड उडालेला बान सॅम्लप बघ तो बाण त्यांनी, करर्तुतीन त्यांच्या घरातून पडला तो. पत्र्यातून आत. आणि तिथं, स्फोट झाला जवळ जवळ एक चार ते पाच माणसं तिथचं, मिली, त्या घराल अस म्हणजे घरालाच पूर्ण.
हा तेच त्यांनच एवढं आहे. आहेत वस्तू तिथं, म्हटल ते एका संग एक पेटलच असेल
पेटलं. आणि असं माणसं जाग्यालाच मिली ती.
अरे बापरे,
हम्म.. त्यामुळं भेेत्यात पण तेवढेच खरं, करायचं ते परंपरा त्यामुळे करत्यातच. असं बंद नाही, मग हा जागृत देवस्थान आहे. त्यामुळे तवा पसन हेना ते बाण, तेवढं बंद झाले, बाण कुठं पण जाऊन पडायचे.
हा होयच किती पडतात अगं, ते बाटलीत दारू चा बाटलीच घात तर लाव त्यात बियरच्या, ते वर जाते आणि ते कुठं पण पडतय.
छोट बाण असत्याात, आमच्या घरी कसं बाण तयार करत होती. हम्म बांबूच्या काट्यास ना त्या, असं आपलं हिकडच्या हातापासून हिकडच्या हातापर्यंत एवढी लांब काठी. एवढी लांब काटी. मग ते घरी बनवलेले बांध तसलेच की लई वर जाण्यासाठी,
हा हा हा हा मोठीे आहे.
हा मोठी आणि आपला ग्लास असतो ना, ग्लास एवढी ती फुडत त्याला तेवढी दारू भरलेली असते त्यात हा तेवढी तेवढ्या असे डबीच असायच्या त्या
हा हा हा
म्हणजे भरपूर वर जात होती ना ते खरं कुठे पण पडायचे खर ते
होयच की, होय कुणाला तर आला वळव
ह ह जवळ जवळ एक आदल्या दोन दिवसापासून पोलीस प्रोटेक्शन असते. आमच्या गावाला शंभर ते दोनशे माणसांच म्हणून गाडी असतीया ॲम्बुलन्स चार पाच असत्यात भरपूर मोठे असतंय, सणच
कधी असतंय हे वर्षातनं
असतीया
दसरा्यालाच असतिया
ते आणि दसरा झाल्यावर काय तर, मिनी एक मोठी एकादशी काहीतर असते तेव्हा म्हणजे सहा महिन्यात असतीया ते तर मीनी दसरा असतोय, ती पण आता मोठ मोठयानंच करायलात आणि हा मोठा दसरा असं दोन, दोन दसरा करत्यात, हम्म
भारी कि तुम्ही पण घरात बनवत्याय मग दारूतेणं
हा आमच चे पप्पा करत होते. आमचे पप्पा आणि आमचे काका काय मग तवा तव्हा पण एकदा स्फोट झाला ना तिथं तेव्हा आमची त ताई म्हणाली नको, करायचं सोडून द्या आमचे पाप्पा होते तेव्हा मग तेव्हा नको म्हणल्यावर जे बदं के केलंय ते आमच्यात तर घरी नाहीत करतं मगं ग्रुप ग्रुप मध्ये करतात गल्लीत हे असं म एका म्हणजे गल्लीतनं करतात म्हणजे ते एकाच घर निवडलेलं असतंय ते त्याचं घरात फक्त जाऊन करायच तरी पण तसं होऊन हा मागच्या वेळीच आता परवा दसऱ्यालाच त्या घरी झालंय तसं-‍- बोल तो मुलगा फक्त आता नवीला का आता दहावीला गेलाय दहावी झाली आता तेच पण पूर्ण भाजलाय तो पूर्ण म्हणजे पूर्ण म्हणजे असं दारूच्या पाट्या दारूच्या ट्या जवळ जवळ ठेवल्या होत्या आणि काय झालं कुणीकडून असं ठिणगी पडली काहीच कळालं नाही अंदाजच लागला नाही ते असल झालं हा डेंजर आहे तेथवढंच निमीत्त त लागतय होय त्याला भरपूर पैसा मुंबई दिल्ली फिरवले
अ काय जीवावरच की बाई
तर पूर्ण आता जळालं एवढंच म्हणजे तोंड तेन राहील अ करायलाच लागतय ते त देवाजच करत आहे होय होय. करायलाच लागतय.
हम बापरे!
म्हणजे ते कसं आहे देवाला अ ती म्हटलो ना मशाली घेऊन जात होते. त्या आधी मग आता ते कसं देवाला उजेडात तण न्हायसाठी ते चालू असते फटाके उडवायचे.
होय मग तेवढे तेवढा उजेड पडायसाठी फटाके उडवायचे.
ती पद्धतच आलिया भरपूर फटाके
परंपरा असणार पहिल्यापासूनची बरोबर आहे सोड कायतर असणार देवाचं महात्म्या तन काय तर
फक्त एक दोन तीनच उडवलं. तेव्हा काय असं एकत्र तण यायचं नव्हंत. आणि पालखी तेवढी एक थोड्या वेळात लगेच एक तासाभरात फिरवून नेली. त्याच वर्षी फक्त छोटं झालं असेल नाही तर नाही मोठच असते प्रत्येक वर्षी
भारी आहे न्हव. कुठलं काय नाव म्हटलस देवाचं
श्री सिद्धराज महाराज
सिद्धराज मग त्या देवाना त्यांची बहीण भेटायला ये तसा
नाही हेने बहिणीला भेटाय जात्यात हम् भेटून परत येतो भेटून येताना पालखी पळत येतिया खर जात त्यानं त्याला फटाक्यातन उजेडातन न्यायला लागतय. म प्रत्येक गलीत गेल्यावर असं पालखीं पाय धुवायचं आर वोवाळायची मग प्रत्येक गली गली गल्ली समोर जाईल ना हा ते चालू सोडवायचं आताशवाजी तेन चालू असं मोर करतात फटाक्यात धब जबा करत्यात असं वेगवेगळ्या प्रकारचं करत्यात त्यात अ ते सुरज चव्हाणच केलत सुरज चव्हान न ट्रॉफी जिंकली ना. अ त्यावेळी तेज केलत नंतर कोणीतरी आपल्यात क्रिकेटपटूच काहीतरी झालतं त्यावेळी तेज केलत हत्ती करत्यात हत्तीच्या सोडींत ना अस ते फटाके उडत ते ले मूर करत्यात मोर गोलगोल फिर ते भरपूर प्रकारच करत्यात.
छान असतय बघायला हा गर्दी इतकी असत्या ईत इतकी गर्दी असत्या ब असं पाय ठेवायला जागा नसते. इतकी गर्दी खरं दुसऱ्या दिवशी पूर्ण गाव शांत असतय. गावच आमचं बंद असतय सगळी झोपत्या आठ नंतर. एकदा पालखी रिटर्न गेली ना कोण सुद्धा जाग नसतय. एक दिवस पूर्ण गाव शांत दु दुकान बंद सगळं सामसूम हम्म.
यात्रा जास्त
यात्राच असते या यात्रा म्हणजे यात्र खायल्याची तेन दुकानं असत्यात. खूप असतात एक जवळव एक पंधरा वीस दुकान असतात नुसतं खायला. छे. म बाकी. तिच काय स्टॉल नसत फक्त खायला आईस्क्रीम तेन कारण येणारं भक्त ते तेच खात. लांबच कोण असलं की भेळतेन आणि त्यावेळी काही पोळ्या असत्यात सगळ्यांच्यात म्हणजे ते शिळ आणि ताज असं पण येतय कुणाच्यात पोळ्या असत्यात आम्ही शक्यतो कुर्मापुरीेच करतोय पाहुण्यांना.
हा जागृत देवस्थान
हा चालतय ताई झालं बघा.
हा.